आवाज यायला लागला काय?
हा, कशाचा आवाज यालय, तुझा पाठीमाग बॅकग्राउंड ला,
पाण्याचा यालाय, पाऊस पडालाय.
ह, हा, आमच्या इथं थांबला बाई,
आत्ता आमच्याकडे, बारीकच आहे. अजून एवढा काय मोठा नाही सोड,
आता थांबलाय, मगाशी जरास मोठा, म्हणजे जरास मोठा पडला आता काहीच नाही बाई, बंद, झालाय बग.
आमच्याकडे हाय,
पावसात अडकलीस, काय मघाशी?
बारीक होता, आलोबाई तसच.
छत्री का, काढून ठेवतीस ह,
अगं लक्षातच नाही, म्हंटलय पण आज सकाळी येताना. सकाळी पण, जरा वातावरण झालंत.
कि, ग आबळावरन तरी जरा, डोक्यात घ्यायचं की.
अगं, मी- मी मीयेताना, कसलं ऊन होतं बाळ.
त्या, उन्हनात पण काढायची, छत्री.
होय, कायम छत्रीच घेउन फिर,
काय सांगू काकी, लक्षातचयाय नाही सकाळी, तेवढा नव्हता आमच्याकडे, आत्ताच जरा चालू केलाय बघ.
हम्म, तलाव भरतोय काय?
तू, बुडालीस त्या तलावात म,
ह,
तलाव काय भरतोय, ग, झिरमीटहाय ग, मोठा पण पड ना.
मोठा पडायला पाहिजे, एकदम तासभर तरी एकदम मोठा, पडाय पाहिजे बघ.
ह, अनी सगळं, धुऊन जायला पाहिजे.
हम्म,
हे, उगंच जरा, जरा पडत बसालय बाहेर, जायचं पण हे. सगळ राड, होत्या बाई हेन,
की, चिरिक, पिरिक, चिरिक, पिरिक, पडालागली त, आई कशावर नाहीग, पाऊस कशावरन हाय,
बेडका वर आहे वाटत,
बेडकावर आहे, म्हणल्या बग, ग -ग गाढवावर हाय वाटत.
काय माहिती बाई, कशावर हाय.
ग गाढवा वर आहे, म्हणाले बाई, तेवीस तारीख आहे बग आज, बावीस तारखेला चालू झालंय.
बावीस, तारखेला,
बग, इथ इड, इडं इकड, इकड
गाडववा वर हय आजीला बरोबर माहिती गे
हम् आजीला येतय वाचायला सगळं
भारी हाय गी
आजीला वाचायचं ते मराठी बेच पाडे तरी बघाय पाहिजेस कसलं म्हणतीय
ह
लहान असताना आम्हाला शिकवत होती की खरं मला तर काहीच य नव्हंत ग बाई घोड्यावर आहेच तीन तारखेसने नइ नइ पुढच्या महिन्यात सा तारखेला
पुढचं वय
ह पुढ पुढच्या महिन्यात पुढच्या महिन्यातन सहा तारखेला घोड्यावरन चालू होणार आहे म्हण घोडा मग
आजीला सग
वाहन उट वीस तारखेला वीस तारखेला उंटावर ना
उठाव की ग त्याला पाहिे ते उठरे म्हन्या
म्हण्या होय मी म्हणालोय श्रीला उठवालेस
नाही ए बॅग नुसतं माझी बॅग आणि ओढणी काय आवडते काय नाही ती आणून टाकलं की त्याच्यावरच पडतं येऊन लोडा होय हान
पिल्लं आहे काय मांजर
आता मोठं झालंय पिल्ल हाय
नाव ठेव की त्याला काहीतरी
मन्या म्हणतय नव सांगितलं न नाव
मे वय ते मेल अहे की फीमेल आहे
म्हन्या म्हंटल्यावर काय असतं बाळा
म्हण्या म्हणे हा म्हणे्या हा हां हां
का ह तीन तारकला हानन हरतीिवर ऑगस्ट
मालकींच्या बाजू अजला जाऊन बसलाय
कोण मालकी कोण मालकी
आई आमची मालकी नाही ती
बय पाऊस कधी संपतोय म्हणाले सफायचच बघ पडायच काय बघायच
पडोतरी दे व पेरल्यात लोकांनी वाळून आलेय सगळं
बक्की आणि उन्हाळा मागाला लगे उन्हाळा कुठं मागालोय वि. विचारल फक्त पावसाळा कधी संपणार आहे म्हणून.
तीन ते चार महिने असते.
त्यास गशे
दसऱ्याकडं कमी येतय ग दसऱ्यापासून
हम्म हम्म
ते मग काय थंडी चालू होती वाडत बहुतेक दसरा काय दिवाळीनंतर
हम्म एकटी साईड ये अंब
मग उद्या ऍडमिशन करणार मं इथं करतोस व्हय हे तुम्ही जावा दोघी जणी तिकड दुधा तीस नंबर आव ते तीस नंबर बरोबर हाय. आणि तीस साडी क नी आणि जरा वर घेऊन बस तिथ हे काढाय गेलतो हो कुणाचा फोन आला बघ? पप्पाचाच आला असल
पैसे हायेत व्हय ग अकाउंट वर
बाई होतीत बाई कालच पाठवाय सांगितल्यात बघ
म आता किती येत कधी फोन केलता?
आता माझेचं हाईत तीन हजार रुपये कायतर हायत
पोर घेऊ आता काय?
मग त्यातलं काय ग दोन हजार एक हजार रुपय लागतातच की अकाउंट ला बॅलेन्स नको म आता पहिलं सकाळी जाऊन म भरायला पाहिजे पैसे त्याज्यात
सकाळी कितीला ओपन होते ग बँका? म मोबाईल सध्या कामाचं
आणि म यायचं नाय त ए टी एम मध्ये भरायचं जाऊन.
हम्म ए टी एम मध्ये कस भरायचं मला माहत नाही ग
मला पण माहत नाय बघायला पाहिजे काढायला येतय भरायला
काढायला येतय भरायलाच येत नाही.
हम्म बघायला पाहिजे ते तिथं पैशच असतय ब ते वि ड्रॉ म्हणजे आपण आता डिपॉझिट करणार ते ऑप्शन येतात की
सेविंग करतोय.
हा डिपॉझिट त्या ऑप्शनमध्ये आपण काढताना कसं विड्रॉल काढतोय.
हम्म.
तिथं डिपॉझिट असतय वाडतं मग ते क्लिक केलीस क नी अ जिथं पैसे येतात बघ ते ते ओपन होते वाडत तिथं पैसे
बॅगी ये हम्म नाय तर म कसं करायला पाहिजे माहित हाय
हा
त्याला पोकीट असते कोणाच तरी ओळखीच काका असतात त्यांनाला देऊन ऑनलाईन कराय सगाय सांगाय पाहिजे. ती वेगळ्या असता जीनस असत्या हे जीनस मला आता तसंच कराय लागणार ये कारण की एवढ्या लवकर मला लवकर निघायला झालं तर बँका ओपन नसत्याता की अवघड जाया सगळं
दिदीला पाठवाला सांग की नी आल्यावर
बघतो आता उद्या काय काय वि नक मम्मी बोलू नकोस की आवाज चालला या कामा मग ला चार्जिंगलाच लावले ना बोलाय लागल. तुझ्याच ग
बोलाला हम्म
त तू फोन चार्जिंग लाव जाय कुणाच आहे तो. माझा आलावजा म्हणालोय. तुम्ही अभ्यास कराना झाला आहे सकाळी टीव्ही लावून बसतोय.
ह
अजून लहानपरांच्या सारखाच वागतोय ग बा पर्ग
ह मस्त तुमचं काय कार्टून
हाय बघ काय का बडबडायला लागले आत
काय झालेय.
ह. समोसेवाला आलाय पाहिजे काय?
अगं ते चॉकलेट घ्यायचं लक्षात कर की वैसे जरा.
हा करतो घे मग लक्षातच नाहीतीत आता वाटली आता मला वाटलं जाऊन आल्यास फिरून म्हटल्यावर कशाला आता.
हम्म.
फोटो दाखवलीच नाहीस मला
विसरलं पाहिजे ना द
गडबडीत
हम्म
कितीपर्यंत येणार उद्या?
पाड का?
साडे दहापर्यंत.
हम्म.
ह आता काय फक्त पेमेंट तेवढं करायची बाकी आहे ना.
व
माझा फॉर्म पण तुझ्याकडेच राहिलाय.
होय अगे ते डॉक्युमेंट्स घेऊन ये त्याच्यावर टेस्टेड कराय पाहिजे.
होय लायब्ररी कितीला ओपन करतात ग.
लायब्ररी आठ ला ओपन होते.
हां हां होय आता लवकर होते ना चालू.
हम्म
काय काय लागतय त्याला
इनकम कास्ट आधार कार्ड बँक पासबुक. आणि. मार्कलिस्ट आधीचं म्हणजे फोर्थ सिमच एल सी
हा.
हिचं सगळ्यांच झेरॉक्स फोटो काय नाही लागत होता.
फोटो काय आता लावल्यात कि फॉर्मला हम्म
ते नव्ह
हम
निपाणी त ह्याच फोटोचं फोटो कॉपी काढून घ्याया किती रुपये घेतात ग
काय माहीत नाही ग मला पण मी कधी तसं करायला नाही.
हम्म
फोटोच काढल्यात ते कमी घेत असतील ह्यानां आता जे फोटो घेते बा त्याला सत्तर रुपये घेतात.
हम्म
एकूण आठ पीस देतात.
तेच की
हम्म
लहान फोटू काय लागतच नाहीत गं माझं तसंच आहे बघ ते
होय लहान लागतच नाहीत मोठेच लागतात.
मग आता मी ह्याला थरकरच्या क्लासच्या ह्याला लहानच लावणार हाय.
होय तो कुठं बघतोय?
तेच कि आय डी कार्ड ला काय लागत नाही आता
आयडेंटिटीला काय लागत नाही सोड सर आज जर सर भेटले असते तर बरं झालं असतं का नाही.
होय बाई आता उद्या आणि जायचं काय सांग तिकडं
सुट्टी कसं काय दिल्यात गं
क्लास नाहीत वाटतं गं त्यांचे
आता बहुतेक म हे हाये
अजून फर्स्ट इयरचं चालू नाही, सेकंड इयरचं चालू नाही, थर्ड इयरचं चालू नाही.
आणि इकडं कर्नाटकात पण आत्ता पेपर झाल्यात अगं
होय तेच की मग सराला सुट्टीच आहे की आता
मग फक्त अकरावी आणि बारावीचे असतील.
हम्म तिन्ही कॉलेजचं अकरावी बारावी तेवढंच की गं
अ ते काय सकाळचं घेत असतील मग
तेच की
गेल्यासारखं भेटायला पाहिजे होती तिथं आज
हम्म त्यो काय लगेच फॉर्म देत होय आता आणि दोन वेळा जाया पाहिजे त्याकडं
फॉर्मसाठी नव्ह गं ते सब्जेक्टचं तर विचारलो असतो की
आता काय घ्यायचं सब्जेक्ट करून
आता काय घेतलं आता काय चेंज होत नाहीेये. हा तेच की असं असं सर एवढं एवढं
विचारून गेलाव की नाही फोन कर मला लगेच आता